हा नमस्कार.
हा नमस्कार कशे हात?
हा ठीक ठीक बोला.
काय म्हणताय?
ठीक सर, तुमच्याकडे काय पावसा पाण्याचा काय अंदाज? चांगलंय चांगलंय पडू दे. असंच पडू दे पाणीचं पाणीचं पाणी होऊ दे काय हरकत नाय. कारण चार जानेवारी पासून तून सगळेच जण असुसलेत. थंडी थंडीच्या वातावरणाला.
ते तर आहेचं.
हो.
आता इथं पण पडतोय बघूया कंटिन्यू पाऊस चालूच हाय अ हा हा हा.
साईडला आहे भरपूरच पडतोय.
मी इकडे हे कामन रोडला. काम रोड साइडला माझ्या तिकडे ऑफिस हाय ना.
हा हा हा.
हा
बोला आता आजचा काय विषय बोलूया?
आज. नैसर्गिक संसाधन.
हा.
जे आपल्या कोकणात वगैरे, मिळतात काय नाही काय.
बरोबर आहे नैसर्गिक - नैसर्गिक सन -सन. संसाधनांचा वापर करून जर आपण का कामं केली. तर त्याचा आपल्या. सगळ्या अ- एकंदरीत -अ. काय म्हणतात ते आपलं.
म्हणजे एकंदरीत आपलं जीवन सुरळीत चालेल.
सुरळीत चालेल बरोबर.
हो कारण. नॅचरल रिसोर्सेस, करूनच आपण पुढे प्रगती करू शकतो.
बरोबर आहे.
न कारण प्लाॅस्टिक एक मोठी समस्या आहे.
त तर न संपण्यासारखं हे राक्षस आहे तो.
हो तेचं प्लास्टिकला पण आता पर्याय आहेत ना.
आहेत पण लोकांना ते नाही हे हो रुचत नाही आहेत प्लास्टिक हा कारण कुठल्याही गोष्टीला त्यांना प्लास् इझिली अवे्लेबल होतं आणि सस्टेनेबल पण आहे ना खूप. त्यामुळे त्यांची उपयुक्ता वाढलेली आहे आता साधच बघा ना आता. पावसापासून जर जर आपण हे करायचं असेल की काय असेल भिजयचं नसेल तर आपण रेनकोट घालतो.
हो.
च्या अगोद रेनकोट नव्हते याच्या अगो अ - लोक ते अ शेतकरी लोक आपल्या गावाकडे इरलं. म्हणा किंवा मग ते घोंगडी वैगरे,
तेचं मी ते त्याच विषयावर येत होतो इरलं आपल्या कशापासून बनतं बांबूपसून बनतं.
पासून बनतं.
मग ते एवढं सोयस्कर आहे बांबूपसून भरपूर गोष्टी बनतात उलट आपल्या कोकणात एक खाण आहे बांबूंची.
नक्कीचं.
मग त्याच्यासून वेगवेगळे प्रोडक्ट बनतात कप बनतात आता हल्ली सर्व बनवायला लाग.
सर्व बनवायला लागे इवन. ते आपल्या नारळाच्या करवंटी पाासून पण चांगल्या - चांगल्या वस्तु. तुम वापर वाप चालू झालेले आहेत
तेसन त्याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे एक प्लॅटफॉर्म- प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे.
प्रसारापेक्षा कसं आहे सर की आपण जे वापरतो समजा आता ते. बनवायचय कच्चा माल मिळतो मान्य आहे कोकण आपल्या मना किंवा कुठे म्हणजे. त्या नैसर्गिक संसाधना आहेत ते स - मिळतात. पण त्याचा जो वापर करण किंवा त्याला वा पुन्हा परत आपण त्या रोजच्या वापरात आणण्याच आणायचं असेल. तर त्याच्यासाठी. जी लागणारी मेहनत आहे ना त्यात आणि त्याच्यानंतर जी ते वस्तू तयार झाल्यानंतर त्याची. किंमत.
हो तीच किंमत खूप जास्त होते. तेच जात, मग त्याचे म्हणजे असं कॉम्पिटिशन झालं पाहिजे की ती वस्तू स्वस्त झाली पाहिजे.
हा.
आस, आता तुमचच आय टी फिल्ड मध्येच घ्या ना तिथे माऊस पण बनवले जातात. कीबोर्ड बनवले जातात मग ते जे-जे उपयोगी वस्तू आहेत. आणि कधी खराब न होणार. ते तरी बनू शकतो.
बनवू शकतो. पण कसं झालंय आता हे मोठमोठ्या कंपन्या एकदम स्वतःच अस्तित्व टिकून बसलेले आहेत. बाजारात. त्यांना ते अशा गोष्टी ये येणार देणार-देणार नाहीत. मोनोपॉली चालते. त्यांची कारण ते तर असं जर झालं तर त्यांची घ बंद दुकानं बंद होतील. घरी बसतील. पण थोड-थोड वापर आपण चालू करू शकतो अस असं नाही आहे की, नाहीच करू शकत. बदल काय आपल्यापासूनच घडावा लागतो. कोण येऊन करेल आणि आपण तो एक्सेप्ट करू. असं राहिल तर मग ते नाही होत.
हो, माझी पण योजना आहे. पुढे असं भविष्यात काहीतरी करावं.
हा.
आस म्हणजे नि म्हणजे आपल्याकडे म ते बोलतात ना, खुळं पीक बोलतात. तसं पीक आहे ते, कोकणात बोलतात ते खुळं पीक आहे.
नाही तर काय, बांबू ओ. करवंटी, नारळ, नारळापासून हवं सर आता, आता हेच हे बघा ना, आता आपल्याला को को पीट वगैरे काय माहिती होतं. आपण ती, नारळाच नार हो, नारळ पाढला, सोलला, कि त्याचा ते तर पणला उपयोगाय व्हय चा.
मग, तेच तर त्याच्यात तेच सगळं नर्सरीमध्ये वापरतात.
हो ना.
मग आता हे सोशल मीडिया झालंय, त्याच्यामुळे आपल्याला कळतं तरी नाही आ कुठे आपल्याला माहिती पडतय. तरी हल्ली बहुतेक उद्योजक आहेत. कोकणामधले श्रीमंत लोक. त्या ता वळेत अश व्यसायाकडे.
झालंय काय सर कसं, की काही लोक जी वळली आहेत. ती ऑलरेडी वेल इस्टॅब्लिश झालेली होती. म्हणजे कुठेतरी त्यांनी अ बघा सर. हा, मोठी अशी नाही आहेत. आहेत नॉर्मलच, पण त्यांचं कसं एक अ समजा एक इन्कम बंद झालं तर दुस दुसरं इन्कम चालू आहे. असं-असं वालं म्हणजे समजा एखादा सरकारी नोकर असेल म्हणजे त्याने नऊ, पन्नास, साठ वर्ष काम केले आता आणि आता त्याला शेत पण लाईफ जगायचं आहे. तर त्याने ते असं काहीतरी चालू केलंय. की बाबा, त्याच्यातन माझं इन्कम पण राहील माझं अ नोकरी पण चालू राहील. आणि अ हे पण होतं.
हो, पण अमळ, माझे काही मित्र आहेत ना ते म्हणजे कसे आहेत इंजिनियर वगैरे झालेले ‌. तुमच्या फीलल्डमध्ये आयटी मध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये. तर त्या फीलल्ड मधून ते लोक जॉबला रामराम ठोकून तिकडे पोहोचलेले.
नाही आहेत काही आहेत त्यांना खरंच त्यांना अप्रिशिएट करण्यासारखं आहे.
खरं आणि ते लोक म्हणजे असं प्रॉब्लेम हा झालाय की मशनरी जी पाहिजे त्या वस्तू बनवण्यासाठी किंवा पुढे प्रोडक्ट बनव त्याच महाग आहेत. त्याच्यामुळे अ लोक त्या व्यवसायाकडे जास्त कल नाहीये.
कल नाही बरोबर.
असं आहे जर त्या मशिनरी जर स्वस्त झाल्या तर पुढे किंवा रॉ म टल जो मिळण तो स्वस्त झाला. तर त्याची किंमत कमी होणार बाजारपेठेत त्याची किंमत पण येईल.
भरपूर.
ते सुरुवात करणं कुठतरी अ गरजेचं आहे. हो तरच ते होऊ शकत नाही तर मग आपल्याला प्लास् टिकच आयुष्यभर वापरायचं. होय आता कालच मी एक व्हिडिओ बघितला ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपली करवंटी जी असते नारळाची
बरोबर हो.
त्याच्या पाासून त्याची ती पावडर बनवून ती पावडर अमेझॉन वर विकली जाते. बाहेरच्या देशात इथून एक्सपोर्ट होते आणि आ आपल्या इंडियामध्ये ती वापरत नाहीत.
हम् नाहीतर का
म्हणजे ते जाळण्यासाठी तिपट आग लावण्यासाठी.
म्हणजे सोयीस्कर म्हणजे पेट्रोल किंवा मग केॅरोसिन वापरण्यापेक्षा.
हा नैसर्गिक आणि त्याचा दुष्परिणाम पण काही नाही आहे. हा त्याच्याने कार्बन डाय ऑक्साइड अ उत्सर्जित होतोय. ना अजून काय दुसरे वायू हा. आणि त्यात ते नष्ट पण होतं म्हणजे त्याचं हे पण नाही उरत शिल्लक प्लास्टिक सारखं उरत पण नाही काही. मग तेच आहे ना तेच असं प्रसार झाला पाहिजे अस काहीतरी अ क्रांती झाली पाहिजे की त्या विषयाकडे वळले पाहिजेत. अजून भरपूर अशी संसाधन आहेत अ.
हा इव्हन आपण शेण शेणखत जे वापरतो ते पण खूप चांगल्या हे आहे अ दैविक हे आहे.
आता पूर्वीचे लोक बघा आपण आप म्हणजे आपल्याच घरात. जेव्हा जनावरवर वगैरे होती अ गाय, म्हशी, अ बैल, - तेव्हा त्या जनावरांचा बायोगॅसच बनवायचा. ना तोच गॅस वापरायच्या घरामध्ये आता सगळं बंद झालं आता. मग
शेणी शेणींवरती तर पूर्ण हे चालायचं.
हो घरात सारवा-सारव त्याच्यावरच चालायचे. आता त्याची डागे जागा टाईल्सने घेतली मग ते किती मस्त वाटायच. तेव्हाच घर आता त्याची जागा टाइल्सने घेतली आहे. मग
काहीच राहिलेलं नाही.
अहो काहीच राहिलेलं नाही. म्हणजे आपण आपल्याच च स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेलाय.
हो ना.
बाकी काही नाही.
आणि आपल्या कोकणात तर काय जाऊन राहण्याची सोय नाहीये. का तर भा भाव भाव भाव भावकीत भावकीतच वादेत. जमनीवरून.
हो, आणि असं झालंय की गावी अ म्हणजे बोलतात ना रोजगाराची खेप कमी झालेलीये. त्याच्यामुळे माणूस मुंबईकडे पळतो.
मुंबईकड पळतो. इजीली सगळ हे झालय.
हो.
आता काही काही गाव असे आहेत. की त्यांच्याकडे गा नेटवर्क नाही की जेणेकरून ते काय हे करू शकतील. किंवा रस्ता नाहीये प्रॉपर.
तेच झालंय ना. दळणवळणाचे साधन नाहीये. त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात.
हा ना. आणि साधन जरी असली, तरी त्यांना ते हे नाही. हो पर्यायच नसतो.
यच नाही काही. आणि गावी कोण राहतात? म्हातारी माणसं.
म्हातारी माणसं. ज्यांना मोशहरात जमत
जमत नाही. आणि जे ज्यांना मुंबईची ज्यांना मुंबईच काय जमत नाही. जॉब म्हणजे, कामधंदा काय जमत नाही. तर ते गावी जाऊन कोंबड्या पाळतात, शेळ्या
हो शेळ्या पाळतात. काहीतरी म्हणजे पुरक पुरक व्यवसाय काहीतरी चालू करतात. म्हणजे जेणेकरून बाबा, महिन्याच हे
हम्म हम्म, हो. मग ते त्यांनी जे जे करतायेत. जे व्यवसायिक, त्यांनी जोडधंदा तरी चालू करावा. निदान. गावी एवढं पीके आपल्याकडे. अस सगळं फुकटच जातय ना शेवटी.
पण ते सर त्यांना, तेवढं नॉलेज पण नाहीये ना जे कोंबडी किंवा कुकुट पालन करतात. किंवा शेळीपालन करतात. एवढं बेसिक नॉलेजे.
तेच झालंय ना आता. म्हणजे नॉलेज मिळतय पण आता एवढं आ मीडिया पसरलाय सगळीकडे. सोशल मीडिया झालय. तर तिथून तरी घ्या एक्सेप म्हणजे युट्यूबवर जाण्याचा प्रयत्न करा ना. नाही तर युट्युब
नाही प्रो लोकांचं काय झालंय की थोडक्यात समाधानी झालेलेत लोक. त्यामुळे तेवढ्या विचारांपर्यंत पोहोचत नाहीयेत. कु आपण युट्यूब बघावं किंवा. चांगलं युट्यूब बघतील रीलस बघतील. पण ते चांगलं नाही. असं काहीतरी नको तेच काहीतरी बघतील. जेणेकरून सगळच प्रॉब्लेम वाढलेत.
आपण या विषयावर बोलू परत एक आता आपण ठेवूया. नंतर मग वेळ भेटला तुम्हाला मेसेज करतो ठीके. ओके चला धन्यवाद, धन्यवाद.